हॅलो
हॅलो
हा बोला की आवाज येते.
हॅलो
हॅलो हा आवाज येतेय का?
म ययतयते मदयत हवा
बरं की काय जेवण झालं
होय झालं की तुमचं झालं जेवण
हो आमचं पण झालं बघा
हा कोणत्याक् असता तुम्ही
आम्ही ये यावी ला
हा
हो तुम्ही
मी तासगाव
हो का?
हा आणि काय माहेर देन माहेर कोणता हाय?
माहेर माझं ग्रंथभूळगाव कटमंका तालुक्यात आहे.
हा मग तिथं असं म्हणजे यात्रा म्हणजे कोणत्या देवाची यात्रा ते असं म्हणजे काय असतेय काय म्हणजे त्याच्याबद्दल. माहिती सांगता.
हो येलमा देवीची असते आमच्याकडे यात्रा.
आ.
दोन दिवस असते.
हां ओके.
दोन दिवस म्हणजे आदल्या दिवशी असं आपलं पोहा्याच नैवद्येत करून असते दुसऱ्या दिवशी.. कीच असतो.
काय असतो?
किज हा ते माहिती आहे का तुम्हाला किच कसां अस असतो?
नाही सांग.
नाही काय ह तेथ.. पुजारी असतात म्हणजे काही लोक क नाही पालखी असते देवाची मध्ये पूजारी लोक लक काय करतात आपला खीज पेटवायचा असतो.
हा.
ज्या दिवशी किज असत ना त्या दिवशी न संध्याकाळी चार वाज तात ना असं अ तीन वाजता दोन वाजता असं कीच पेटवायचा असतो. त्यात असं आपली ग गायींच्या शेणी असतात माहििते का शेण कुठं.
हा हा माहिती आहे हा.
हा त्याचे शेणकुटा लावून कने त्या शे पेटवली जाते कीच.
हा हा.
हा त्याच्यावरती आपला कापू तेन असं सगळं टाकून पेटवलं जातय. आणि परत क नाही मग ते त्यातून आपली देवाची पालखी असते त्यात देव असते ना ती पालखी असते मग आधी त्यातला मीन पुजारी असून जो जाणार आहे असं देवानच त्यांना ते नेमून दिलेलं असत की बाबा तू जायचं परत तू जायचं असं. रिकामा ऑडिओ म्हणून हा मग त्यांनी काय करायचं तेचा किचत देव किचात कीं नाही त्या पुजाऱ्यांना जायचं असतं मग पहिल्यांदा पुजारी जातो. आणि पूज जारी केल्यानंतर मग पालखी जाते अशी... पळतच जायला लागत कारण विस्तवातन जायला लागतं ना पायाला भाजण्याची ते शक्यता असते अशी. पण ते देवाच असते त्यामुळे त्यांना काही होत नाही सोडा भाजत नाही काही नाही कायच होत नाही त्यांना. तो देवाचा महिमाचा आघाद आहे.
म्हणजे त्या आगीतून त्या इस्तूतून असशी पळत जातात काय ते?
होऊ पळत जातात.
हा हा हा हा ते मुस हा ते मु मुसलमान... देवाचं असं असतंय ना असं काय तर तें अगीतून पळत जात्यात तें मध्ये झालेलं तें.
ते काय नाही माहिती पण आमच्या तिकड तरी माहेरी असं असते बघा.
हा हा हा हा हा हा.
ज ह असत.
मग असं जस यात्रा भरते
आणि... ज्या वेळेला हा पालखी देवात त्या खिचातून जाते की नाही त्यावेळेला आपोआप देवारच देव... दार बंद होत आपोआप का कोणीही न हात लावता.
अगप बंद होतय दार?
हो आपोआप बंद होते.
अरे बापरे हो काय?
आणि मग ते किच झालीच्या दुसऱ्या दिवशी त नाही दार उघडा च अस कार्यक्रम असतो मग त्यावेेळेला दईबाट ते ना असं घेऊन घेणे त्या देवाचा दरवाजा उघडला जातो ते माणसं उघडतात परत
हा मे पा प बंद दरवाज
हो हो आपोपण
हा किती दिवस यात्रा असत देवाची
दोनच दिवस असत्या आदल्या दिवशी बोनी दुसऱ्या दिवशी कीच तिसऱ्या दिवशी एवढे काही कोण माणसं वगैरे
हा हा हा
असं घ्याच असय अ तिथले पुजारी लोकं ते ना असं ग्रामस्थ लोक ग्रामपंचायतीचे सदस्य वगैरे असं जातात ना भरपूर मोठी असते यात्रा हो हो मोठी यात्रा असते
हा हा हा अ कोणत्या देवाची यलमा देवाची काय
एल्लमा हा येल्लमा दिव य
हा हा हा पाळणे येते नसतील ना सगळं पाळ नाही येते नाे मोठे मोठे
हो सगळ खेळडी वगैर सगळं असत लहान मुलांची मजा तेवढीच
आणि बायकांची काय शॉपिंग बाईकांची शॉपिंग ह ना हा आधच की लेडीज लोकाची शॉपिंग हहा मुलांचं एन्जॉय
आणि खायला प्यायला असेच आणि
हा हा हा होय खाय पला नसते
हो पाणीपुरी आईस्क्रीम स्टॉल असत भरपूर असतात आता पहिल्या एवढी ज असतना होती यात्रा भरत पण आता आता जसं जसं डेव्हलप व्हायला लागले तस तसं मोठी भरती
हा आताडेवल डेव्हलप झा त्यामुळे आता मग भरपूर काय काय काय काय असते ना ते
आता सगळे लोक माहिती होईल माहिती होईल तसं येतात ना आपल्या आपल्या दुकानाचे स्टॉल मांडायला ते आणि जागरूक देवस् नसल्यामुळे जरा जास्त लोक येतात पररगावची हम् आपल्यासारखं माहेर वाशिनी जाते तिकडं
हा होय होय यात्रेला म्हणून दोन चार पाच दिवस असत ना
असेत हो हे तेवढी सुद्धा
हम्म हग हम्म आणि म्हणजे घरातस काय पोळ्या का नैवेद्य
होय होय आदल्या दिवशी पोळ्याचा नैवेद्य असतो हो आदल्या दिवशी
पोळ्याचांचेय
पोळ्यात असते हा हा बोण्या दिवशी बोनी म्हणूनतत्ञ त्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या दिवशी काय नसते आपलं साधं सिंपल जेवण असते
परत त्याच हे ज श्रावणात मोटी खीर असते खिरीचा प्रसाद असतो सगळ्या गावाला आता श्रावण महिन्यात होय होय श्रावण महिन्यात आणि मार्गशीर्ष मदी यात्रा असते
वय होय खपली गव्हाची हा खपली गव्हाची हम्म
सोमवरच असतय श्रावण महिन्यात आमोश असतय हम्म्म हम् चांगलं असते की यात्रा छान असते की जागृत व्यवस्था त्यामु भरपूर पुरग दव देव पु अस
भरपूर गरजे असते
ऑफ पण म्हवर म्हणजे काहीतरी आहे अस म्हणजे
हा देवाचा महिमा हा आपल्याला पण त्यातलं एवढं काय नाही माहिती
हा हा हा आहे हा तेसचसं ऐकून ते नस बघून एकमेकांच माहि होतय ना ते
प्रत्येकाची वेगवेगळी प्रता असल्या त्यामुळ हो जेवंत तेन झालं बगा
हम्म हम् प्रत्येकाचं वेगवेगळं प्र्य होय माझे पण झालं जेवण
हम्म मुलगी तेन काय हाय का
मुलगा आय लहान तिसरीलाय तुम्हाला
एक मुलगा आय
एक मुलगा आहे
हां एक मिनट जुनियर के जीला ह्या वेळेला जुनियर केजीलाय
माझा तर तिसरीलाय सेमीला
हा ह होय इंग्लिश मिडियमलाय आमच्यात पण
आ
इंग्लिश मिडियमलाच घातलय आम्ही पण
हा कसं मग ते इंग्लिश मणून घालायचं म्हणत होते पण आणि परत मग पुढं मराटी काय येत नाइ मग थोडं मराठी थोडं इंग्लिश आत्ता हला सेमिन घालून मराठी काय येत नाही हला माझा म मग ते कसं मग असं एम बी म्हणजे अस दहावी नंतर एक्झाम देता येतात ना त्या त्यामुळ म्हटलं आता मराटी मण थोडं समजायला पाइजे इंग्लिश मण समजायला पाइ तरी मराठीला काय कळतच नाय सेमीला घालून पण
हा हा जरा आपण घ्यायचं
हा मग घरात घेते किन
हा
घरात तेन म घेत्या मग थोडंफार टेबल ते मराठीमध्ये इंग्लिशमध्येध्ये चालू असतेच्या ते
बरं
हम्म तुमचा मुण का किती अ कोणत्या जुनियर गला का
ह अजूनच्या ते
अजून लहान आय हम्म कोणत्या स्कूललाय
आमच्या इथेच आहे येळावीमध्येच आहे बाहेर का नाइ घातलंय कारण आप अजून छोटा आहे त्यामुळे ह जवळचं आहे आम्ही जरा आउटसाइडला राहतोय गावात आहे शाळा हम्म
म्हणजे असं मळ्या तन राहतय का
मळ्या म्हणजे एवढा मळा पण नाही असं माळ माळ्याासारखा आहे
हा हा हा मग तला आणायला सोडायला ला मग तुम्हाला जायला लागत असेल
हा मिस्टर सोडतायत सासरे सोडतायत कोण पण सोडतय आमते त्याचं काही नाही आणि इकडं बस व्हायला पण इकडं कसं आमच्या इकडं जास्त विद्यार्थी नाहीत ना त्यामुळे स्कूल बस पण नाही चालू होत मग आपल्या पणच नेऊन सोडायच यच तरी पण दोन अडीच तीन किलोमीटर यां
हा त्यामुळ सोडायला आणायला जायला लागतेय
होय होय आणि त्यांना अजून रस्ता क्रॉस तेन करायला यायला नको का
नाई नाई मक काय मी अजून सोडते मी अजून जाऊन घेऊन असं सोडते जर आम्ही मळ्यात राहायला असो गावात पण आहे मळ्यात राहायला
मग स्कुटी घेतल्या
हा कुठे आहे मुला आणायचं सोडायचं चालू असतंय मग दिवसभर काय त्या टायमिंग साडेचारट स्कूल सोडते सुटते परत साडे अकराला भरताय मग तेव्हा टाइमिंगमध्ये आवराय आणि जायचं याला सोडाय
जायच होसकी
हम्म ते
त्यांचं त्यांचं तर तेवढंच डेवलपमेंट
हा तेच की अजून लहान असल्यामुळं तेच की हा रस्तात क्रॉस करायला मग आता पण इथून नाही म्हणलं तर तीन किलोमीटर आहे स्कूल देतो हां तीन किलोमीटर आहे
हम्
ते तिथं पण अजून म्हणजे स्कूल बस नाही आहे म्हणतात म्हणजे अजून स्कूल बस येणार येणार म्हणजे असं अजून होणार आहे म्हणतात स्कूल बसच एवढं रामनमणीच ते ना असो
हं ह
हम्म
चालते ठेवून